हॅलो
नमस्कार कसे आहात
मी बरं तुम्ही तुम्ही सांगा तुम्ही कसा आहात
आम्ही पण छान आहे छान झाला चहा वगैरे झाला
हा हा झाला झाला माझा चहा झाला तुमच झाल
हो नाही मी चहा घेत नाही म्हणुन माझा नाही झाला
मग तुम्ही काय पिता तुम्ही दुध
नाही इव्हनिंगला काही नाही सहसा कधी घेतले तर ग्रीन टी घेते नाही तर नाही घेत काहीच
खुपच छान मी पिऊच ना शकत ग्रीन टी मला ना उलटी सारख येतय ते माझं वजन व ख खर सांग तर माझं वजन ख खूप वाढलंय.
चहामुळे वाढलं, चहा म
चहा चहा मुळेच वाढलय. मी ना चहा नाही सोडू शकत. मी तीनदा चहा पिते. एक सकाळी चहा पीते, चहा नाही पीले ना माझ डोक नाही चालत.
अ नाही मलाही तशीच सवय होती. पण असंच वजन वाढत होतं म्हणूनच मग मी पण बंद केला. सकाळी उगी अर्धा कप पण नाही घेत, उग दोन तीन सीपच. तर नंतर कंट्रोल झालं तर कंट्रोलच झालं. तर मग त्याच्यानंतर
मी नाही करू शकत ना कंट्रोल. मला ना असं वाटतं मला काहीतरी होतंय. म्हणजे ना अंगातच ताकदच नाही रहात. मग ॲडी शन झालंय ना. म्हणजे मुलं ख मुलं अ त्रास देतायेत ना, माझं असं डोकं ना असं लागतं की आता चहा घ्यायलाच पाहिजे.
बरोबर आहे. डोकं डोकं वगैरे दुखत असेल ना, त्याच्यामुळे मग ते घ्यावं लागतं.
हा. मला ते ना चा वा अण आणि किती पण गरमी असू काय पण असू चहा तर हवाच पाहिजे. हं, माझे नवरा सांगतात मला आज मी बनवलं होतं फ्राईड राईस. तुम्हाला माहितीये फ्राईड राईस?
हो हो माहितीये. हो हो सगळे सगळी भाजी भाज्या वगैरे टाकून. हं. मी काही नाही आज लौकी लोकि कोफता बनवला होता. असं काही
हॅलो, हॅलो. हॅलो,